हॅलो,
हॅलो, वन टू थ्री फोर
वन टू थ्री नमस्कार नमस्कार
बोला.
काय कुठं आ तुम्ही?
काय नाही घरी आहे.
घरीच आहात ना, अंघोळ बिघोळ झाली का नाही?
झालदी.
दारीक्य
हम,
तेच म्हणलं, चहा पाणी झालं काय नाही तुमचा.
चहा पाणी टाईम आहे.
हम्म, दहा वाजले न,
टाइमाचा पत्ता नाही लागत लवकर.
हम् ह ह, तेच म्हणलं कॉल करावं. काल ते काय केलं नाही.
काल लय बिजी होतो न,
ह.. आहो
कोणती नंबर वर केलास. कोणत्या नंबर वर केला.
तुया
सत्याऐंशी
हो. दोन दोन अकाऊंट येतात का?
दोन दोन हातान
एकाच एक
आ,
एकाच मोबाईल इथं आहे दादा.
हो लॉगआउट करेल हे तरी लागला नसेल याच्यावर.
तेच त म्हणल. काल लय बिझी झाली मग काय केलं.
बाप्पा काल तं सगळं अकोला फिरलो.
हम्म,
ह हम,
तेच आणलं लय उशीर झाला.
इकडून तिकडे तिकडून इकडे
हम्म हम, झालं का नाही गाडीचं काम?
गाडीच काम झालं?
झाल का?
हम्.
काय झालत?
तेच, इेथल आपल्या गावात सर्विसींग.
काल ते कपडे घ्याल गेलते कपडे घेतले का नाही?
नाही कपडे नाही घेतले.
नाही.
एक कपडेकऊन घेती.
मला वाटलं कपडे घेतलेले.
हम् ह. जात होत पण कोण घेते खर्च कोण करल एवढा.
ह हम्म हम. तेच म्हणलं.
ज्या
कोणत्या कॅवर.
कॅवर घेतल्या मोबाईलने, टेम्पर्ड गलास घेतली कोणा.
हम्म.
हम्.
मोबाईलचे इकडे गेले असतील.
हा, लय लंबा राऊंड मारला.
हम्म हम्. काय मग भेटले की नाही सगळे शॉपिंग?
एकाय.
पैसे.
कशाची?
याची.
याची?
आले ना आज मला.
इथली आले का?
हाव.
मलिका आली का नाही काय सांगाव?
किती होती पेडिंग ले?
छे सौ.
छे सौ म्हणले सहाशे झाले हो.
ते का पेंडिंग दाखवते.
नाही पडली आ
गल्लमा कदम लादा.
दल टरी.
म आता आज काम नाही?
हम्म अजून एकदा याव जरा. पाच-सहा.
भजन आहे किती.
हं हं असं ट्रिप काढाय लागेल ना.
नवीन नाही पडली वाटते.
नाही नवीन नाही पडली.
आठशे पडले असतील तरी
काय नवीन?
नाही पहिले दोनशे अन सहाशे आठशे
नाही टोटल सहाशे च आले.
दोनशे अन चारशे
हम्म हो ह
हो उद्या पडतील ते काय सांगा
अच्छा किती झाले मग टास्क?
अच्छा
हम्म
आज जास्त कुठी झाले.
तूह्या त्या अकाउंट चे झाले असतील ना
त्या खालचे तीस नवीन टास्क आलेच नाही त्याले
तीस टोटल झाले का? करायला लागल मग आज मले आज शेवटचा दिवस आहे तर
किती झाले मग आज?
हे हे चोवीस चालु आहे.
हो का आला मग
हम्म सहा राहील्यात
बरं सहा सहा म्हणल्यावर एक घंटा एक दिड घंटा
होव एक दिड घंटा नाहीतर कुण्याला लावां लागेला आता.
हो कुण्या मारती भिंतीले
अरे कुण्या एकदा चालु झालं की थांबतच नाही.
सांगीतल ते बांड्या इकडच्या ती
अरे दोन्हीकडून बोलाय लागते एकाकडूनच चालू होते जसं चालू होते थांबतच नाही.
त्याच काय
पिक्चरच्या गोष्टी गिष्टी सांगते.
मॅटर सांगते ते सगळं.
हम्म स्टारटिंग पासून डायरेक्ट
कथा सांगते जसं काय
ह ह हा मग आज कुठी नाही का?
आज आज कुटी जाचं घरीच
घरीच
आठवलं काम तर जाया लागल कुठे ना कुठे
हा लय बिझी राहता तुम्ही कसं काय?
आम्ही बिझी माणसं.
हम्म, लाउड स्पीकरचा आवाज नाही लागला, आज काहून.
स्पीकर घरी जाईल बर का.
हम्म, घरी आहे का?
मोठा स्पीकर हेय घरी.
तेच म्हणलं, दोन स्पीकर शांत आहेत वाटते आज?
हम्म.
गाडीला किक लागल्या मग.
हा.
किती लागले काल गाडीने.
गडीले नऊ लागले.
नऊ.
हम्.
काय इन्शुरन्स काढलंत काय त्येच?
हा ना.
हा.
सगळं काम केलं जातं, तरी ही.
लई लागलं म्हण.
हम. लई टाइम घेतला वो हेन.
हम्म, हम्. अकोल्याला लई वेटिंग लागतेत, लवकरत होतं नाही तिथं.
नाही आता, संपलं जास्त काही डिस्काउंट देत नाही आता.
आता. पुढच्या वारीपासून, वाशिंगले पाहालागे, कसा किती दिती काय दितील.
वाशी मध्ये तेवढंच हेय, नऊ -दहा वर्षाच. हम्म.
तुमची गेलीती का?
हाव, दहा झालती अंडी.
दहा. पैशे मणजे किती पैशे खातात ते?
सर्विसिंगची अलग- अलग असते, काहीतरी कार्ड असतं ते.
काय हेच्यातल का?
कार्ड म्हणजे इन्शुरन्सध ते काय तरी.
तिकडे वाशिन दे.
ते असते ना, वर्षाच इन्शुरन्स.
ह, ह.
ते असल.
ठीक आहे फोन म होती. पैशे पाठवली.
हम्म, हम्म.
हँडलवाले का?
चाल त्यान म्हणलं का नाही गाडी?
काय?
अ ते, या न आपण गाडी काढत होतो, ती.
अय मा वाटल, येत का, काय मग? आलतच बर, पण गाडी ठेवून दे.
तेच म्हणल, गाडी मांगती का, काय? म्हणून मी उतरलो म्हणून मी उतरलो नही, गाडीच्या खाली
हह एठ प अटेदी
हां, एक दोनदा उतरवलं, त्यांन गाडीतून.
हम्म, कोण ये?
तौशिल मल्लगुडी.
ह्म, ते बसल होत, काय गाडीत?
हो.
काय र?
बसलं होतं, पाहतं.
हम्म.
असी मला नाही होूतर मतल तू फख रस् भारी
कुटी त्या्याले पूरती
बसून जमत नाही, काय नही, घरी चीटटी घेता ति
गाडी घालणेसाठी इकडे चल
ह्म, त्याच्यामुळे मोका भेटते का, काय?
हह, हम्म.
ह
चान्स पाहिती ते, कधी भेटते चान्स?
मला शिकव-शिकव पा आता, आणलं तुझ गाडी कोणाची
हम्म. आता म्हणते का?
काय?
पहिले-पहिले म्हणत असल, आता म्हणते का?
म दोन-तीनदा सांगतलं मी त्याले, आता नही म्हणत, ते एवढं.
हम्म हम्म, डायरेक्ट म्हणाल गाडी, बीड नही.
हां, म्हणलं दुसऱ्याची ये, देतो, मार्गी लावून ते काम.
स्पीकर बसला हीथ.
मां स्पीकर
तिकडचा आवाज येते का, काय?
रामदेवबाबां झाला, त्यो आता. ह्हणणं. हा, आज रविवार ये ना?
हम्म, म रविवारी लव
हा हे लांबली असल तर काय माहित? कपडे धुवून ठेव काय हे.
काय बघ. बचे चालीस कर्ज.
ह हे आहे ना आपल्या घरी या मला घ्यायला.
स्पीकरला देत जा ना बोलायले दुसरा मोबाईल.
स्पीकर काय कामाचा नाही.
त्याच स्पीकर टास्क पूर्ण कर ती.
स्पीकर त्या मोबाईलत करून दिले ना.
हम्म हम्म.
हम हम.
एका रूम मध्ये तु बसवायच नाही. इकडे दुसरीकडे ते
पाहून घ्या ते भी पाहून झालं आमचं. किर कानातल किर.
नवीन आले का तुले ते लिहाचे.
नाही ना. म्या लॉगआउट करील दोन -तीन दिवस झालं. आल का. मला पहा लागेल.
काल एक करून पाहिलं ते लयच अवघड आहे ते,
म्हणजे वाचायचं का.
ते
अय नाश्ता करायला येता काय रे?
हाऊ हाऊ.
ये मग माझ्या हातच आहे पहा. काही येऊ नको ते, ती नंतर मग म्हणती म्होरचा खर्च दे.
हम हम.
आहे की नाही हाय.
अरेरेरे.
ऐक रे? एक रे.
अरेरेरेरे.
तसच राहिते. तसच राहते.
हम्म. चालु दे. चालु दे.